काय कर
काय नाही हो आता बरी येईल आमची
आा
शाळेत गेली पोरगी
आज तू करडली कक्षषा
हा आज उघडली पण पाऊस खूप चालू आहे आज
आज पो म्हणूनच पो चालू होता आपल्याकडं हा मग त्याच्या म जास्त वातावरण ब केले नि इकडं
हा चालूय ना
हा आता उघाडलाय सकाळीली जास्त चालू आता
रात्रभरपासून पाऊस चालू इकडे
रात्री तेम तेम होता पण साखळी जास्त वाढला होता ना
हो का
हा
च्के झालंच जेवण बिवण
हा जेवण झालं एक रस हातात आलो गोबी लावायला
गो
हम्म
आज होईन जाईन का
आज हा आज होई ना आता
माझेथ दहाकाॉंट झाले कॉल त दहा मध्ये ते चौर तरच रुपये दागू लागला
होईन मग अजून आता अजून आपली प्रोसेस पूर्ण नाही झाली ना
काय माहीत बाई हांता काय माही त्या अर्चना तईलाबाान एकशे सासष्ट रुपये दागू लागला तो
नाही होईन ना मग अजून होईन ना
तुमचे पूर्ण कॉल सक्सेस झालेले आहे का?
नाही ग त्याच्यात त माझे तीन हे झाले ना.
तीन झाले, पण माझे ना, म्हणजे दहा कॉल दोन कॉल कमी कमी सेकंद आपोआप क कट झाले होते त्याच्यात.
मग माझे पण झाले तंशे माझे काही अशे पुरे झाले नाही ना.
हं अशे म्हणजे बारा बारा मिनिट मी बोलली नाही ना आपोआप कट झाले ते.
मग माझं तेच एक दोन तसेच झाले, आणि मग नंतर असे केले काही.
हा म मी काय म्हणले जाऊन दे आता ते झाले. पण आता घे पूर्ण पूर्ण बोलू.
हा म बोलून न आता. पाऊसच लई बई काय कर
पाऊस लय चालूये.
या पावसान त लई दईन लावली ना.
इथे इथे तर अतिवृष्टी दाखवू लागल इतिहासात ती पहिल्यांदा इतका पाऊस झाला म्हने, हा.
ते आळंदी नदी ना.
हा इंद्रायनी नदिला लय पुर तापु रायलाय बाबा.
ला म्हणत्या का इतिहासातील पहिला
नाही ना मी करते मग माझ्या हात भरन ना मला आनंद होतो. हा. नाही लय भरली म्हणजे इतका चालूय तो का सांगताच येऊ शकत नाही लगे. बई त्याच म्हणजे आग अन पाणी या त्याच्या जवळ काहीच ते करू शकत नाही.
काहीच करू शकत नाही ना, बंद केले ते रस्ते बंद केले. ते लोणावळ्याला फिरायला जाते ना.
हा नाही ते दिंडील जात नाही का? त्यांच्यासाठी पण आळंदी बंद आहे ना.
टेम्पल हे का तिथं.
हा मने आणि शूर माउलींचं.
हो का.
हा मग हे आपण पंढरपूरला जातो का?
हा हा.
तिथून वारकरी जाते ना काही काही.
हा हा हा.
हे आता काही किर्तन काही कोणाला मृदुंग ते गायक ते शिकायचं असल तिथं मोठमोठ्या शाळ राहतय.
शाळा आहे का प तिथं.
हा.
हम्म, म्हणूनच रास् तू पॅक करून दिले.
हा आणि म आता लांब लांब जायल ना बाहेर. आमच्या मामाची मुलगी टाकलेली पाहय तिथं आळंदीला.
हो का?
हा ती म्हणजे चांगलं क भजन ते म्हणती कीर्तनाची प्रॅक्टिस झाली तिची.
हो का, चांगलं राहत तो पण एक, अ
म आ म्हणजे हो तुला सांगते, अभ्यास हा अभ्यास वेगळा अजून हरिपाटन ते सारं वेगवेगळं, म्हणजे किती
आ असलं पाहिजे, पोरांना संस्कार होते चांगले म.
संस्कार म्हणजे तिथं टाकले सारच समजतन त्यांनल. आता आळंदी ते खुलतात तालुका म्हणजे किती लांब झाल ओ
मंग तुम्ही कूजलात लाय के तुमचे मामनं ते
हा माझे मामा इथं य ना म्हैस मार्ट ला जवळ आमंगावं नय का
हा हा
तिथलं का
आता किती म किती अं लांब टाकले ओ तिला मंग आणि इथला राय रायला आणि खायला सोपं नये.
अगं म्हणजे इतक्या लांब तिला भेटायला जर जाय चा म्हटलं त सहा महिन्याच्या नंतरच हे ना दिवाळीलाचं भेटाल जातो ना तिला डायरेक्ट.
मंग बरोबर ये ना
तसं भेटायला जायला टाईमच नाई ना कोणाला.
अनं टाईम पण नय अनं म्हणजे इतकं अ ते कोण करणार
आणि मग शेती कायम ये ना ग अस्स आणि खर्च किती लाग
अनं तीन चार हजार रुपये खर्च लागतो यायचा चाक्कर म्हणजे त्याला अ काहीतरी घेऊनच जाणार ना आपण पाच हजारच चक्कर हाय ना हजार दोन हजारचा खायला खुईला तर न्हेईन
म आणि तिकड जर जायचं म्हणजे मोठी गाडी ते असा बड्डे बिड् ड्डे जर आला दिवाळीच्या अव्वल त तर जात ते
हो का
नाय त असं जातच नाय कोणी
अ हूं
सोप नय जाण नि येन
जाण न येणं सोप नाय पाच हजारचा चक्कर होतो आमचा तर पाच हजार लागतेत आम्हाला
ना त तीन पोरी ये त्या मामाला एक मुलगी खुलतालला शिकती. ये आता एक आळंदीला एक नेवासाला टाकलेली ये.
नेवास फाटा बी इकडच ये ना.
हा इथं ज
हा जवळ आला म्हणजे ट्राफिकचा पुढं ट्राफिक कमी ट्राफिक नि लागती ना नेवासा फाटा पुढ आला की मग ट्राफिक लागती.
मंग नगर हायवे न आल त नेवासा फाटा ये.
हा न मला माहित ये ना श्रीरामपूर नेवास सा फाटा मा आम्हाला लागतो ना निवास फाटा.
हा होय. घराचं काम चालूच ये एवढया पावसात बी
हा ते म्हणत होते का ते स सलाब ठोकाच काम चालू च राणार ना आज जिना नं ते भरायचा होता मंग जिना नी भरणार वाटतं आज आता पाऊस चालू ये ना काय जिना भरणार बाई
नई नई ना पाऊसा मुग ते सारचं अवघड होऊन जातं ना.
हा मंग काय वाहूनच जाणार ना ते मंग ते सलाब ठोकत आसनं म
हा रिंग आणि ते बांधण चालू होती
हूं हूं
त्यांच मंग चालू ये.
बांधकाम चालू ये का डायरेक्ट
नाही ना रिंग अ हे रिंगीची बांधकाम चालू राहत ना
हा हा हा हा तेच काम करणार मंग
हा माझी तशीच हूं झाली माझी चार पाच
मी म्हणली रात्री त्यांना फोन लावला होता मी मा माझ्या ननद बाईला बाई आजारी पडल ना तुम्ही
का?
ोड थांबून घ्या आ
मग काय म्हणे.
नाही तुमचे पप्पा थां आम पप्पा थांबत नाही ना. ते म्हणते करा.
गोदी लाववा.
म्हणजे काम खूप मोठं आहे ना मग ते सलाब पडला मग प्लस्टर आहे. मग ते फिटिंग आहे नलाच्या फिटिंग आहे.
हा.
क्लस्टर आहे फरशी आहे.
अगं पण मग पावसाचं पण सिमेंट. ते किती मागायचं आहे ते सिमिंट.
ते ऐकतच नाही बाई ते म्हणतय बाई आम्हालाला जीव लागत नाही या घरात. लय हाल उतो आमची. म्हणजे आता आम्हाला ना मोकलं होतं त्या घरात ज्याचे त्याचे आता एकदमच ारा वेगळं झालं ना आता कुडं काय ठेवायचं ते.
सोय लावून दिली होती त्यांना
हो ग आणि येतच रात्री हटतो मुक्कामी. जात आणि मला काल संध्याका काल संध्याकाळी दिसल्या होत्याना इथं.
हम्म हम् संध्याकाळी लोक काम करते त्या संध्याकाळी चालल्या जात्या. मी काल फोन लावला होता ना. म्हणे मी आताच आली आता तोंड हात पाय धुती म्हणे स्वयंपाकयला लागते म्हणे.
कोणतं काव आहे त्यांचं. ह
सुलतानपूरला.
हा मग जवळ काही नाही अपडाऊन ला पण.
पण त्यांना भेऊडते आणि त्यांचा एकदा ऍक्सिडंट झाला नाही होता का.
हा ते आपल्या गावातलेच का नाही.
आपल्या गावातला पोरगं होता म्हण त्यांना भेऊ वाटतं ते रात्र म्हणजे रात्री सफरच करत नाही कुठ जातच नाही ते
बई आता काय ग होणार घटना कशी
होडणारी गणना कशी पण होती काय करते ते म्हणते आम्हाला. काही समजत समजलत नाही आम्ही आमचा आम चाल होत ते मागून आला ना आम्हालाच भिडलो.
काही घेतलं होत काहीत आहे ना.
नाही नाही काही नाही घेतलं हो त्यांची गलती होती उलट आम्ही घ घेतल्या पाहिजे. त्या माणूसाला आदू झाला तो मानू. त्यांच्या एक खांद्या त्यांना रॉड आहे म्हणजे. स्टीलताा केले अ डोळ्यात त्यांचा फेस बदलला चेहरा बदलून गेला ना. सर्जरी झाली त्यांची बी अ सर्जरी झाली त्यांची एक बाजूची. हा हिरा बदलून गेल्यान मग त्यांचा..
अगं बाई तोही लाणी जाऊ बाई ना टॉर्च लुून हे लव करली गोबी लवली.
तो आज चालू ये गोवाई लावं चालू ये आवड आलं ना अंदरून आलं ना.
टॉर्च लाऊण.
हा. आंधरून आलेलंय.
दिसत नाही का?
काय करते मग आता? काय बाई तुला काही टेन्शन नाही. पाय भरायचे काही. ते आता हात भरेल आहे. मला कुठेे-
पाय भरायचं काय? माझी मम्मी पप्पाकडे शेती होती. पण आम्हाला म्हणजे आम्हाला घेतले नाही. गेलोच नाही आम्ही कधी.
हा.
ते न कधीच घेऊन गेले नाही. मग माझी मम्मी म्हणत होती- म्हण म्हणजे माझ झाला- पण मला शेतीवाला नवराच नको. जावईच नको मला शेतीवाला.
बर.
शेती असली तर जावच लागतं म्हणती. तर मला पण शेती नाहीए. आणि माझी ती लहाणी बहीण आहे ना?
तिला पण दिलं नाही. माझ माझ्या लहाणी बहिणीला, अ तुम्हाला- सांगू. शंभर शंभर एकराची व हे आले होते.
हा.
की इतकी जमिनीवाले आले होते. माझ्या मम्मीने दिले नाही. म्हणे मला नको म्हणे ही. तो शंभर एकराचा मालिक ना? खूप मोठा बंगला असत म्हणी घरी. पण ती ना दिवस भर शेतीत राबती म्हणी. तिलाए ना काम करावा लागत म्हणे माझी पोरी- काम करणारी नाही म्हणे. नाही करणारी नाही ती करणारी म्हणे. ते म्हणले जाऊन द्या म्हणे आम्ही ना बाया लावते म्हणे. खट- बाया ते मग टोपला तर ठेवा ठेवायला लागते ना? बाया बी येत- पण जावं लागते ना? त्याच्यावर ध्यान तर ठेवायला लागते ना म्हणे.
बाई बाया लावल्या त त्यांच्यासोबत आऊ ला-
आपल्याला पळावं लागतं तेव्हा ती- पळती म्हणे. मला शेती म मला माहितीए म्हणे. दहाला- आपण निघू तेव्हा त्यानिघता म्हणे.
अ ति निघत. तशी निघत नाही ती बी.
हा. आणि तिला टोपलं भरून जावच लागल म्हणे.
हम्म. जावंच लागत म्हणजे? जावच लागत ग! शेती- म्हणजे बाया काय म्हणता बाई जाऊ द्या. मग मालक जर स मालक-
जाईन मी करून घेते.
ह. तुला सांगते मालक नसला ना? तर तेव्हा पण काम कसे करत- त्या? आता तुम्हाला पण चांगलं चिचावरून अनुभव येईल.
बाई! आम्ही इतकं राबतो ते चिंचात-
हम् तेच ए. कोणता सोपा आहे? धंदा सोपाच नाही.
नाही. धंदा सोपा नाही. आम्ही रा रात्र झोपात होते ना?
तुमचा फोन, मला पण तुमचा कॉल आला होता ना? कट झाला
पूर्ण खकाणा न ते? किती खकाणा असतो त्याचा?
हा. नाई बाई लई अवघडये ग!
मंग काय करत्या?
द्युटीील गेले का?
हा ते सगळेच गेले साडेआठ ला
हम आता पाऊस चालू आहे का उघडा बा.
चालू आहे पाऊस रेनकोट तुम्ही कसं या पण या. परत लवकर या बरं फोन आल होता लवकर या.
ह देले.
बाय बाय.
ह गणे अगं असताच माझी भाऊच फोन आला म्हटलं अ रे एका पैशी का उडलीत झााली आहे. का झाली तू रोखली मग तो काय माहिती मला माहितीच नाही दिदी मल कोन रे म्ह तो